हॅलो.
हा. अरे आज सकाळी जिलेबी वाटप होतं. आपल्या शिवाजी चौकात.
काय झालं?
जिलेबी वाटप होत रे शिवाजी चौकात. आज हे ना साठवा वर्धा पन दिन आहे शिवसेनेचा.
हा. होय, होय, होय. ते अमित शहा पण आलेत ना?
व्हय आलेत की आज जिल्ह्यात आल्यात. द दौऱ्यावर आहेत ते.
हम्म.
ते जाऊन आलो कार्यकर्त्यांचा जरा फोन आलेला मला. म्हणले येऊन जावा जरा. ब हा. मंत्र्यांना पण भेटायचं होतं.
मी पण इकडं जरा आलेलो सर्किट हाऊसच्या इकडे काम होतं ‌ काय काय सांगितल्या रस्ते. कामे तेन. म्हणलं जरा करुया सगळ बघुया.
तेच की. सर्किट हाऊस वरच विश्रांती घेत ना वि श्रांतीगृह आहे त्यांचं. मंत्री. रस्ता केले दोन दिवसात लगेच येणार म्हणून.
होय. काय बघा की. ते जात तिकडं जात होतो म्हणे एकदम काय रस्त्याची काम हे ते.
होय आता लगेच लोकाना वळकतय कोणतरी येणार म्हणतात मग चालू केेल्यावर.
काय त्यांना पण माहितीच असते सोडा. उगीच ती पण काय सगळं
तेच की.
म्हणज ते चुकीचं आहे. तेवढं नुसतं त्या पुढचं रस्ता करत्यात त्या तेवढंच एरियाच.
हय.
नाही गाड्या
काय एका दिवसाच एका आठवड्यात जातय होय.
त्याज.
काय प
लगेच साफसफाई हे ते चालू.
उबाटाच्या तर पक्षाचं काय समजना सारखे मेंबर फुटत्यात त्यांची सहा खासदार बाहेर पडलेत.
काय सांगालायस?
होय.
सहा खासदार चेष्टा हाय काय.
नाही तर काय? चिन्ह पण त्यांच त्यांच्याकडून काढून घेतलेल.
कोणाच शिवसेनेच?
हां ह्यांच्याकडून शिंदे गटाकड गेल ना.
हा बरोबर बरोबर करप्शन आहे.
सला आजकाल काय दिसतच नाही न्यूज मध्ये एवढ्या.
काय असत्यात आता एकत्र. अंडर ग्राउंडच झाल. फडणवीस पुढ काय रावला लागतला नाही. ते मध्ये ते तेव्हाच व्हिडिओ बघितलेला त्यांचा एकनाथ शिंदेचा. ते का आजुक बा आणि एक आजोबा आणि आजी होती. त्यांनी आजोबाला एका स्ट्रीट वर मारलेल एका रिक्षावाल्यान.
होय.
ते काय तर रिक्षावाल्याला सांगितल आजोबांनी कि कचरा करु नका इथ थुंकू नका तेन अस. य तेवढ्याश्या गोष्टीवरन त्या रिक्षावाल्यान मारल आजोबांना. बऱ्यापैकी त्याला हात बीत मोडला, पाय मोडला, हाफ मडरच म्हणा की तै.
मग शिंदेसाहेबांनी काय केल?
काय ते व्हिडिओ काहीतर आलेला ते पोलिसांशी बोलत होते व्हिडिओ बघत काय तेच ते. तीनशे सात येत चाललेल त्याच काहीतरी.
काय लोकांना तर छोट्याश्या वादावरन एवढ काय काय मारामारी करायला जातात.
आणि त्याच्या बायको समोर म्हणजे ते आजी होत्या त्यांच्या समोरच मारल त्याला बिचारा ते काय.
लोकांना जम ते डायरेक्ट जीवावर च उठले.
खरच की काय म्हणजे राक्षससारखे फिरालेत अक्षरशः.
हम्म
दगड आणि डायरेक्ट असा डोक्यात घालत होता.
नाही तर काय.
अवघड झालय सगळ अशी फिरायला लागलेत सगळे की नाही रेपीस्ट हे ते सगळे मस्त बाहेर. राक्षस सारखे. काय बाहेर तीकड कोरियन, अब्रॉड कस. कसल निवांत असती.
काय करायच
तिथल एक माणसाचा बघितला व्हिडिओ मी परवा काय तरी काय तर होती का काहीतरी म्हणजे ट्रॅफिक नव्हत सगळ अस बंद होत. म्हणजे सिग्नल चालू होते फक्त आणि ते मुलगा म्हणजे काय पोलीस नाही तिथ. काय नाही आहे तरी पण तो सिग्नल पाळत होता, कोण नव्हत रस्त्यावर कॅमेरा नव्हता. काय नव्हता ते वॉकिंग चा सिग्नल नसतो काय त्यांचात. क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग त्यातून पण त्यो थांबून सिग्नल पाळत होता. हां ते हां तेच कि डिसिप्लिन हो डिसिप्लन भरपूर खूप महत्वाच. अ त्यांच तेच स्ट्रिक्ट पाहिजे तस लगेच कारवाई व्हायला आपलेत. म्हणजे एवढ हाळू हाळू सुरू होती. परवाच ते आणि एक व्हिडिओ बघितलाना ते. पोरशच ते क्सिडेंट झाल ना मध्ये मुंबईमध्ये.
हा मुंबई मागच्या वर्षी झालेला
विमान येते मागच्या वर्षी तर त्या पोरा सुटका झाली बिल बिल
हा एसी तेन लिहायला लावलेला
हां
एसी लिहायला तेन लावला ना त्याला
हा तेच की ते जेलमध्ये होत ना तर ते सुटका झाल्यावर अं घरात त्याच्या पार्टी आणि हे सगळं डान्स तेन करत होतीत
काय आता करायचं सांगा आता लोकांना गुन्ह्यांची त्यांना हे पण नसतय हो त्याला रिगरेट पण नाही हो केल्या नंतर
तेच की का नुसतं ऍक्सिडेंट पण नाही दोन तीन जणांचा जीव गेले तिथे आणि असं
बिचारी नसताना एका कपलचा जीव गेला तिथं
हो आणि मायनर होता
हो मायनर होता की दारू पिल्याला
हम् वडिलांना पण सोडून दिलं त्यांना पण जेलमधन लगेच बेल मिळाली
पैसा असला की काय आता आजकाल केव्हा काय सुटेल सांगता येत नाय
ते नाही पाण्याचं कसं आहे तुमच्याकडं पाणी येतंय का रोज काही कसं चालु हाय
काय चरा पाण्याचं कस झालंय आमच्या इथं एकतर ते बोहे नळाचं पाणी इथं अजून नाय त्यामुळे कसं झालंय बोरच हाय ते लई क्षार झालंय बोरमध्ये पण पाण्याची बोंबाबोंब चालूच आहे सोडा ते एक एक्वागार्ड चालू आहे पण त्यातलं पाणी पिता येत नाही तेवढ्यासाठी आम्हांला आता कॅन हे तेन मागवूनच पाणी प्यायला लागलंय
एक्वागार्डचं का नाही पिऊ शकत
ते कस झालंय जरा टाकीत क्षार झालंय ओ सगळा बोर च्या पाण्यामुळं टाक्या साफ करायची हाय
हम्म हम्म हम् ते बोरच्या पाण्यानं जरा लय त्रास होतय जर काय पण म्हणा
लई लई त्रास झाला बोर च्या पाण्याने सगळं ते किनला बाकी इकडं
तेवढं बर आहे ते रोजच्या वापर
हा बॅकअपला ठीक आहे बाकी नळाच पाणी लागतंय की
हम्म कशाला झाडला पाणी घालायला गाड्या धुवायला तेन बरंय
कोणती सगळ अवघड झालं आणि पाणी पण होत काय खाली तेे आमचे कुळ राहत्यात त्यांना पण पाणी येतंच नाही क्यांदल मा
लई प्रॉब्लेम आहे पाऊस ह्यावेळी नाही एवढं उन्हाळ्यात
चालूचं व्ह तील पावसाचा व्हिडिओ बघितला काल एकानं व्हिडिओ टाकलेला, काय तर त आपलं भारताच्या ह्याच्यावर नक्षावर दिसलं, वर आपल्या ढग, ढगच गेल्या ते पाऊसा नी आणि तिथे काय तर, हा
कुठे दरती या
साऊथ साईड ला ते पहियला येतंय, ते साऊथ साईड च्या एकदम साऊथ साईड ला आहेत, पण सेंट्रल व्हीव् इंडियालाच नाही आहेत ढगच गायब झालेत.
तेच ना, केरला मध्ये आलेला माग दोन आठवड्यापूर्वीच परत गायबच झाली इकडं आलंच नाय.
तेच की, आन् काय म्हणत्यात अजून वेळ ना म्हणत्यात जुलै पर्यंत जाईल म्हणाय लागले.
काय खरं नाय म साठाच नाही आता सगळं
अहो, शेतकरी- शेतकरी माणसांन त्यानी काय करायचं, त्यांनी तर आता बिया तेन लावायचं त्यांचे सीजन असतोय, हा ते चालत नाही ना लेट झालं कि ते सगळं पुढचं नियोजन हलतयं ना.
हम्म,
घरी रोजच्या कामासाठी पाणी नाही जागा नाहीता.
खरंच की मागच्या वर्षी तर दारात आलेलं पाणी या वरे हच्यात. आणि आज या त्या अजून सुकलंय सगळ.
मागच्या वर्षी ह्या वेळी दोन महिने चालू होता पाऊस.
हम, जु काहीतरी जून, मे मधंनच चालू झालेला पाऊस.
लेला, आता जुन संपत आला.
हं निसर्गा पुढं चालत नाही बा केव्हा काय होईल सांगता येत नाही.
नाही तर काय पातळी केवढ्या खाली पाच फूट तेन राहिल्या फक क्त पंचगंगा की पहिल्यांदा एवढी खाली गेल्यासारख्या दिसायल्या नाही तर अ काळमळी डॅम मध्यी त नुसतं पाऊन टी एम सी राहिले पाणी, एक टी एम सी पण नाही.
काय सांगालाय? अवघड हाय. आता उलटं कसलं हिरवं गार व्हायला पाहिजे बाहेर सगळं आता.
हा मान्सून एकतर ह्यवेळी, आधीच उन्हाळ्यानं केवढा त्रास झाला.
तेच कि आओ असं वाटायलंय वर्षभर चालूचं आहे उन्हाळा.
नाहीत क
थंडी पण तेवढी एक, दोन महिनाच झाली.
खरंच की वर्षभरच वाटायलंय ते बारा महिने उन्हाळा चालू वाटल.
खरंच की काय, अवघड हाय.
ते असं वाटालंय एक- एक देशात सहा- सहा महिने एक- एक स सीझन असतोय असं वाटायले.
होय, अरे खरंच की आता बघ ते हाये आता तसं बघायला गेलं जानेवारी पासून उन्हाळा हायचं.
होय आणि मागच्या वर्षी नाही म्हणलं तर सहा, आठ महिने पावसाळा होताच तो. किती
म्हणजे पावसाळा जरी ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत होताच की ओ.
हं लवकर चालू झाला आणि ते संपला पण केवढ्या वेळात.
संपला पण केवढ्या वेळानी, ह्या पावसाळा आणि उन्हाळ्यानी सगळं हे करून टाकलं.
सगळ्यात अवघड हाय थंडी पण आली की एवढी थंडी आल्या पहिल्यांदा थंडी पण मागच्या वर्षी सगळ्यात कमी होती. ती सात सहा सात डिग्री पर्यंत गेलेले मागच्या वेळी पहिल्यांदा
काहीच नाही एवढं काय पावसाळाच तेवढं
एक्स्ट्रीमली चाललय सगळं
होय एक तर एक सगळी एक्स्ट्रीम पावसाळ्यात अक्षरशः आमच बराच साईडन तेन सगळीकडे पाणी आमच्या इथे पुढं
पोल्युशन तेन एवढं वाढलय ड्रेनेज व्यवस्थित नाही जरा पाऊस पडला की लगेच पुर यायला लागतोय
पूर यायला लागतोय
आधी कुठ आपण लहान असताना एवढं कुठ येत होता रे दोन हजार एकोणवीस नंतर चालू झाली ते दरवर्षी ऑलमोस्ट पुराची स्थिती येते
काय कराल्यात काय समजना मला ह्यांनी काय म्हणजे काय ऍक्शन
ती पण तीच काय समजा काय पहिला पाऊस कमी पडत होता का काय
सरकार मला तर वाटालय कनी खरंच काय कामाचे वाटेना काय म्हणजे काय ओ जरा रस्ते पण नाही ओ काय होत
तेच की ऍटलिस्ट बाकीचं डेव्हलपमेंट तुम्ही करालाय सगळं जी डी पी आणलाय आहे वर्ल्डमध्ये एक नंबरला अरे देशातल्या लोकांच बघा ना आधी पब्लिक च गरज काय आहे बेसिक
जी डी पी आणि काय आणून उपयोग हाय
बेसिक नीड तर पूर्ण पाहिजेत ओ रस्ते पाण्याचं खाण्यापिण्याच सगळं नाहीतर काय
साधी रस्ते तेच कि साधी रस्ते तर करा म्हणाव काय
आता हे मला समजत नाही गाड्या एवढ्या विकत चालल्यात रस्ते ही करणा झाल्यात टॅक्स घेतल्यात कसले रोड टॅकस मला ते समजना आता टोल तेन घेणार फास्ट्रॅक्ट तुम्ही कम्पल्सरी करताय फास्टॅग पाहिजेलच तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि तुम्ही काय रस्ते कुठे करालाय खरं
हम्म
ह्याचं एकतरी एक असतय ओ आता ते आपण वर्ल्ड मध्ये कितीतरी नंबरला जातोय रोडच्या ह्याच्यात पण कसं ते नॅशनल हायवे आपले एक्सप्रेस वे काय तर दोन तीन एकदम मोठ्या जगात तर बाकीचं काय
हे नाही निघी नाही एक्सपोज करायला पाहिजे आपल्या इंडियाला
हा आपलं कस माहित आहे का एक एक ठिकाणी एवढे मॉडर्न आहेत क नाही असं वाटत फॉरेन आहेत एक एक प्लेस इंडियामध्ये आणि की अश आहेत की इंडियाचे पण खालचे वाटतात
मुंबईच तर काय दो मुंबईमध्ये तर अशी दोन साईड आहे खरच
सेवनटी पर्सेंट तर काहीच आहे ते
सगळी चाळ्या जाईल
हा थर्टी पर्सेंटच ते एकदमच रिच आहेत
काय काही ह्याला डेव्हलपमेंट म्हणत आहे ना होय नाहो असली डेव्हलपमेंट आहे शॉर्टकट मारल्या सारखं आहे काम सगळी करत नाहो नाही कधी कधी तर वाटते असते इ सगळं सोडून कुठे तरी उठत त्या प्रॉब्लेम मुळे
नाहीतर काय आता राहायला म्हणलं तरी इथं निवांत आहे ओ सगळं म्हणजे तर तुम्हाला एवढं स्ट्रिक्ट नाही म्हणून लोकांना राहायला आवडते खरं तसं नसते हो ते आपलं कम्फर्ट झोन मध्ये राहिल म्हणूनच ते डेव्हलपमेंट होईना झाली
बाहेरच ये.
पण नावं ठेवते फॉरेन ला खरी. न त्यांचशी लू स्ट्रिक्ट आहे. बाकीच सगळं त्यांना बरेच काय रिस्ट्रिक्शन आहेत अं नाव ठेवते आपण. खरं तेच्यामुळेच ते हे पण आहे ना सगळं. बँक बॅलेन्सही आहे. नाही तर काय. लोक पण केवढे हे असता तिथले. आप पण म्हणतोय इथ इंडियामध्ये कुणाला पण बोलल की सोडून देतात. पत्ता विचारला तिथल केवढ हे हंबल पंक्च्युअल असतात खरं.